हॅलो. हॅलो.
योतो ताैवान चकली.
येतोय येतोय तुम्हाला येतोय का माझा.
हो येतोय.
हा ह ह काय म्हणत कशा आहे आव.
मी मस्त. मस्त तुम्ही कशा आहात.
बस मजेत.
कोणत्या टॉपिक वर बोलायचं त आता आपण.
तंत्रज्ञानाविषयी.
हो हो ठीक आहे चालेल.
हम् हम हम.
तंत्रज्ञानामुळे भरपूर प्रगती झालीय पण आता.
हो ते तर आहेच.
वेगवेगळ्या सोयी उपलब्ध झाल्या आपल्याला त्यामुळे कार कारण पूर्वी. भरपूर साधन नसायची. आणि आता ज ज स्वतंत्र. तंत्रज्ञान मी कसित होत गेल तरस तस साधनांचा दळणवळणाचा सगळाच मार्ग सोय. त क्रोध केला.
हो सगळ्याच गोष्टी सोयीस्कर झाल्याय.
हम्म त्यामध्ये त्यामध्ये बाहेर पण तेच ना. कम्युनिकेशनची पण साधनं भरपूर उपलब्ध झाली त्यामुळे. पहिले आपल्या वेळेला फक्त पत्र. किंवा मग डायरेक्ट माणसंच यायची निरोप द्यायला कुठल्याही गोष्टीसाठी. त्याला भरपूर काळ जायचा.
तेच आणि नंतर नंतर मग फोन आला होता म्हणजे तो पण अस मोबाईल नव्हता तो. आपण किरकोळ ठिकाणी होत. काही ज इ ते होता. हम्म.
कॉम्प्युटर आले. त्यानंतर मग भरपूर भरपूर. ऑफिशियल वर्क साठी फॅक्स आलं.
हो.
आणि. पोस्टल म्हटलं तर भरपूर आता सुविधा उपलब्ध झाल्या. जसं की कुरिअर्स आले. स्पीड पोस्ट आले. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा. भरपूर आता म्हणजे कमी वेळेत माणूस भरपूर काही. गोष्टी साध्य करायला लागल्या असं.
हो म्हणजे प्रत्येकालाच त्यांचा खूप.
फायदा झाला फोन मु व्हिडिओ कॉल मुळे आता. लांब असलेली व्यक्ती जी की जला जवळ राहण्याची इच्छा असून पण नाही राहता येत तर. र. दर दिवशी संवाद साधून व्हिडीिओ कॉलद्वारे तेवढंच जवळ येतात.
हो म्हणजे बऱ्याच जणांच असं झालंय जॉबमुळे बाहेर. गेलेत त्यामुळे त्यांना घरच्याशी. बोलता येतं. किंवा मग आता असं झालंय म्हणजे आर्मी मधले कसे बाहेर गेलेले राह. घरच्यांना टेन्शन आलं तर आता मोबाईलमुळे त्यांना असं बोलता येतं बघ. ता येत आईवडिलांना बघता येत त्यामुळे त्याचं खूपच
आपल्या आपला माणूस सेफ. आहे व याचं त्यांना घरी बसल्यास समाधान मिळतं.
हो.
ट्रॅव्हलिंगचे पण भरपूर सोर्सेस उपलब्ध झाले. त्यामुळे वेळही वाचतो.
हो हो.
पण एवढं आहे की कोणतं ट्रॅव्हल आपण. आपल्या. स्वतः सा उपयोगी करतो त्यांच्यावर पण कधी कधी. म्हणजे वेळ कमी लागतो पण तिथे पैसा जास्त जातो फायदे तोटे पण होतात. . ज्या ठिकाणी आपल्याला लवकर पोहोचायचं त्या ठिकाणी समजा विमानाच्या आधारे आपण गेलो तर. तिथे आपल्याला पैसा जास्त खर्च होतो पण आपला ततका वेळ वाचून आपण त्या ठिकाणी लवकर पोहोचतो. असं.
जरूर. किंवा मग असं म्हणजेता शेतीच म्हटलं तर शेतीत पण शेतीच्या. म्हणजे कामांसाठी पण भरपूर त तंत्रन आप वापरल्या जाते ना पहिले कस अस शेती. ती नांगरायची वगैरे म्हटलं तरी बैलांनी मग त्याला भरपूर. लागायचं कमीत कमी दोन दिवसाचं कामाचं ट्रॅक्टर असल्यामुळे एखाद दुसरा
एका दिवसात होऊन जातं बरोबर आहे ना? आणि जर भरपूर प्रमाण असेल शेतीचं, तर मग भरपूर दिवस लागायचे तस आता एक एका दिवसात भरपूर कामं होऊन जातात.
तेस तेस,
ह. शारीरिक कामं कमी होत गेले पण आता.
हो शारीरिक काम भरपूर कमी झालेत.
शेतीच्या याच्यासाठी
हो! पहिली कसं म्हणजे प्र प्रत्येक कामाला शारीरिक गरज शारीरिक गरज होती ना आता कसं भरपूर गोष्ट काहीतरी नवीन नवीन.
मनुष्यबळ त्यावेेळेला जास्त वापरलं जायचं.
हो!
हम, हम, हम! त्यामुळे व्यायाम वगैरे व्यवस्थित असायचा त्या कामाद्वारे.
हो आणि ते तस म्हटलं तर तेव्हाच जे, पण अन्ना पिकवलं जायचं ते पण तेवढं पौष्टिक असायचं ना!
बरोबर बरोबर! कारण तिथे कसं रासायनिक अ गोष्टींचा वापर कमी केला जायचा ना!
हो!
पण भरपूर साथ होते, कुठल्या गोष्टी जातेरेट नसल्यामुळ. प्रत्येक गोष्ट अशी बॅलन्समध्ये चालायची.
हो तस तर सर्वचच बिघडलंय, वातावरण सगळं स क्लायमेट तर काही सांगताच येत नाही.
बरोबर! अतिरे्त झाला कुठल्या गोष्टीचा की मग ते, सगळं बिघडून जात मग हम्म तेच तर,
हम! आता बघायला गेलं तर मुलं आता म्हणजे, पहिले पण कसं अभ्यास वगैरे करायचे तसं आता कसं म्हणजे मुलांना मोबाईलमध्ये अभ्यास आलेला असतो. आणि कोरोनापासन तर खूपच झाले त्याच्यामुळे मुलांना ते मोबाईलची सवय झालेली.
हमंम.
आणि असं बघायला गेलं तर, बरेचसे स्कूलमध्ये पण आता ब्लॅकबोर्ड पहिल्यासारखे नाही राहिले. आता डिजिटल ब्लॅकबोर्ड असल्यामुळे मुलांना तीच सवय झाली होती बघायच आणि तसच.
बरोबर बरोब लिखाणाची सवय ऍक्च्युली त्या स्क्रीनमुळे कमी होऊन गेली मुलांची.
हो!
त्यांना प्रत्येक गोष्ट ते कॅप्चर करतात. पण ते जर उतरवायचं म्हटलं वहीत तर त्यांना कंटाळायेतो.
कंटाळा येतो कॅप्चर करायला खूप पटकन कॅप्चर करता.
ते ना!
हो!
कलर्स असतात वेगवेगळे पिक्चर्स असतात त्यामुळे.. ताना तर छान वाटतं बघायला ऐकायला म्युझिक असतं बॅकग्राउंड. त्यामुळे त्या लवकर कॅप्चर होऊन जात नाही पण मग.. वहीत लिहायचं म्हटल्यानंतर.. मराठीसारखा जर विषय घेतला तर तो त्यांना बोलायला खूप.. छान आवडतो म्हणजे कविता पाठ करणं किंवा धडा वाचणं.. पण तेच जर लिखाण काम दिलं तर.. कंटाळा करतात कारण मराठी भाषा आहे सोपी पण मग कानी मात्र समजली नाही की.. अर्थ बदलत
हो अर्थ बदल तो.
ते लवकर लक्षात येत नाही बोलताना बोलतात इझिली..
म्हणजे बऱ्याच मुलांच आता कसं झालंय की... ते बघता मग ते पोएम वगैरे बघता तस ते ऍक्टिव्हटी कर.. पाठवून जाते पण रिअल म जेव्हा बुकमध्ये वाचायची वेळ य त्यां समजत नाही त्यां
पाठ झालेले असते बरोबर आहे ना! रिकामा ऑडिओ
म्हण त्याचा फायदा पण खूप झालाय. आणि नुकसान पण आहे. थोड्या फार प्रमाणात..
बरोबर बरोबर. कारण प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे दोन्ही सोबतच येतात.
हो ते तर आहेच.
आता येतोच.
हो हो.
हम्म हम् हम्. पण आपला वापर कसा आहे त्यावरती गोष्ट आपल्याला भरपूर काही देऊन जाते. रिकामा ऑडिओ
हो ते खूप म महत्वाचं आहे आपला वापर कसा आहे त्याच्यावरती बाकी.. कि सर्व ठरत.
हम्म तेच तर आणि खूप चांगल्या गोष्टी शिकायला.. आजूबाजूला आपल्या म्हणजे आपल्याला वेळ कमी पडतो एवढ्या गोष्टी असतात.
हो हो.
चांगले शिकले तर चांगला फायदा होतो.
ते.
रिकामा ऑडिओ भरपूर विकासाचे मार्ग मोकळे झाले पण तंत्रज्ञानामुळे.
हो हो. आता बघायला गेलं तर म्हणजे आपल्यासारख्या असं बऱ्याचश महिला आता आपण या... वर् बद्दल बोललो तरी बऱ्याचश महिलाजच्याकडे काही सोर्सेस नव्हत. म्हणजे शिक्षण घेतलेलं सगळं आहे पण दुसऱ्यांवर डिपेंड होतात यात वर्क मु आपल्या दोन पैसे आपल्या स्वतःचे.. तुम्ही जॉब कर तर तुमची गोष्ट वेगळी आहे. पण बाकीच्यांच तसं नाही ना बऱ्याच महिलांना काही.. तर त्यांना याचा फायदा झालाय.
फायदा झाला बरोबर आहे. मग मोबाईलची टेक्नॉलॉजी कशी वापरायची? त्याद्वारे क स.. पैसा मिळवायचा हे त्यांना एक प्लस पॉइंट मिळाला.
हो.
आधी काहीच कस वापरायचं हे माहित नव्हतं आता बरोबर एकदा सवय झाल्यामुळे... मग त्या गोष्टीमध्ये बरोबर मुरून आता दोन्ही ही फायदे झाले मोबाईल ही वापरता यायला लागले आणि त्याच्यातून पैसेही कमावता यायला लागले.
हो तेच ना
असं
हम्
भरपूर गोष्टी यतायशा की फक्त माणसाने तयारी दाखवली पाहिजे. चांगल्या शिकण्याच्या
ते तर आहेच कारण की भरपूर आता गोष्टी ऑनलाईनच क्लासेसमध्ये पण घेतलं जात पहिल कस असं ऑफलाईन असायच तर आता भरपूर ऑनलाईन घेतलं जात.
त्याच्यामुळे मग आता मोबाईल लॅपटॉप हे सगळं ऑपरेट अ केल्यानंतरच त्या गोष्टी पुढे माणूस साध्य करू शकतो ना.
तेच तेच
हम्म काय म्हणता अजून
बाकी काही नाही.
कोरोनामध्ये तर खूप जास्त वापर झाला याचा बर बर बर चालेल चालेल कर करते मी परत एक कॉल आता मला कारण चार टास्क अजून पूर्ण करायचेत.
हो चालेल हो हो.